हॅलो.
हॅलो.
हा
बोल कि.
अरे मगाशी फोन के, कुठ गेलतीस?
मी बाहेर गेलतो रे जरा.
हा. काय काय, अभ्यास झाला का?
अभ्यास थोडा झालाय बग, सगळा झाला असं काय नाय.
हा हा.
तुझा केवडा झाला?
झालाय बघालोय आता करालोय अजून सुद्धा, म्हणलं बघुया तस तुझा केवढा झाला.
हा हा.
म आणि बाकीच?
बाकी काय नाय ब निवांत भावा.
झालं शेवट पेपर आज.
हा पोरं काय म्हणलीत मग ट्रीप साठी?
आता चालय मॅसेज कुठल, कुठलं पाच ते सहा गाव तरी करायचं ठरवाल्यात.
एवढी?
होय.
आता जोरान हाय म या वेळची ट्रीप.
चौदा सीटर गाडी आणि पंढर पूर, नरसिंहवाडी एकान, एकान तरी मेसेज टाकलाय तसा.
हा.
म ठरवायच
काल आपल्या त्या दहावीच्या ग्रुप वर मेसेज टाकलेला
हा.
पोरं जाउया तर म्हणत्यात, खरं त्यातला एकाचा पेपर चालूय तर असं झालंय परत
आमच्यातली मग ठीक हाय. ते काय बघता ईल, आमच्यातली पण जाणाराय ला
होय,
होय,
क्रिकेट ला का? फुटबॉल ला,
ते का अजून फिक्सन नाही आहे, जास्त करून क्रिकेट खेळणारेच जास्त जण आहे तिथं.
ते आधी ठरवा नाय तर तिथं जाऊन, आणि ती भांडण्या मर्दा त्यातच अर्धा वेळ जातोय. त्याचा,
तु येणार आहेस?
येतो गी मग मी किती वाजता जायचा?
जास्त करून, संध्याकाळी सातच्या आसपास.
एवढा वेळान?
होय सात ते आठचा काहीतरी बुक हाय शंभर, शंभर काढली ब.
चालत येत तो की मग मी किती जण आहे खरं तुम्ही?
आम्ही तरी आता पाच ते सहजनच. झालोय, संध्या गच जास्त भाडं लावत्या. त्यामुळे अजून जरा थोडं. पोरं पाहिजे, आणि तिथन पुढं मग तसच कॅपेत पण जायचं म्हणते.
कॅफ त कुठला जायचं आहे?
कॉलेज च्या हेतल्या,
कुठं?
होय.
संध्याकाळच बंद असणार सहा ला बंद होते, रे ते काय तर.
अरे असत या आठ परते काहीतरी. तिथं नाही तर दुसरीकडे बघा कुठं जाताई.
चालते जाऊया की म गाडी घेऊन येणार आहिस काय तू?
जास्त गुण दिली तर, कारण गाडीला आलाय प्रॉब्लेम गाडीच झाली चाक पंक्चर.
हा.
ते आता पहिला पंचर काढावणार जाणार त्यानंतर, तर मग बघायचं कारण त्या आणि पण प्रॉब्लेम आहेत, त्या लाइटे बिटे सगळे प्रॉब्लेम दिसाला.
बघतो सोड नाही तर मी घेऊन येतो म,
परवाची गाडी घेऊन ये की.
चालतंय, बाकीचे कशी येणार आहेत?
या माझ्या का मित्राकडे, हाय गाडी ती. आणि अनेक जण आहेत, त्याच्या भावाकडे गाडी ती दोघ येणार आहेत. असे आहेत गाड्या तर आहेत.
गाड्या आहेत असू दे संध्याकाळी जायचं, जायचं तरी फिक्स आहे, का नंतर मला फोन करून सांगू नको. केन्सल बेन्सल,
नाही नाही ठर ठरवल तर्फे, ठरवला फिक्स केला ऑर्डर.
नाही मग मी बाहेर जाणार, असलो तर कॅन्सल करतो रे जाव तिकडे.
फिक्स काय ते सांग.
येतो की फिक्स येतो खरं तू कॅन्सल करू नकोस.
मी नाही कॅन्सल करणार, पण तू आत्ता येतो म्हणशील, आणि संध्याकाळी फोन केले म्हणशील मी काय. जमणार नाही मला बाहेर जायचं.
नाय नाय येतो फिक्स यतो.
बघ चालते म्हण सांगून ठेवतो पोरांना. तू येणार आहेस म्हणून,
चालते सांग सांग.
मग सुट्टीत काय जिम बिम चालू करणार आहिस काय?
जिम नाय बाबा, पळायला गेलं तर जाईन. जिम लाना आवडे तेव सकाळ च.
सकाळी कितीला.
सकाळी सात. साडेसात नाही तर साडेसहा कोणत असले तर मग त्या टायमिंगला मॅच होईल तसे जायचे
मला वाटलं जिम बिम करतेस काय काय म्हणलं आता
जिम ना बा मला एवढं आवडत
आणि मग पुढचा अभ्यास चालू करणारस का
हम् एवड
काय आता सांगतय ते
ते नाही मला एक फोन घ्यायचाय
बर
अ कुठलं नवीन मॉडेल जीबी म्हणवा असते तुझा किती जीबी आहे
माझा एकशे अठ्ठावीस
आणि रॅम किती
सहा
सहा चा कन्वर्ट होते काय सोळामध्ये ते बारा
सहाचा होल की सोळा म्हणजे
होते
होय
बर कितीला घेतला अस तो
हो तरी पंधरापर्यंत गेला की
एवढा आणि माझं काय बजेट ना तसे खरं बघा कुठला तर चांगला कॅमेरा साठी पण स्टोरेज साठी पण गे साठी सगळं
हा मग परवा बंडाण घेतला तो बघ जा कि
बघतो ते मला तेचा एवढा ना आवडला कारण तेच जड वाटते रे जरा
हा हा रेग्युलर ला काय गेमिंग ला
काय आता आपण गेम खेळतेस त्यामु गेमिंगचाच घ्याचा रे
ते आता गेम साधी गेम पण लॅग होत असते
होय
हा त्या बघा आता चांगला की घेतानाच
का पी एस फायच घ्यायला पाहिजे मग फोन मध्ये आता त्यात आणि हँगा लागल्या गेम
हा अरे आता अनिमेशन वाढवलंत गेम मध्ये
हा
आपल्याच गेम मध्ये आता किती अनिमेशन वाढली बघकी
हो पोहाले ते जाणारस काय कुठे
जायच होत आंबा टँकला
हम् आंबाय टँक ला गर्दी बघकी
होय ते पण आहे खरं बघायचं आता नाही तर कनीच जायचं
इकडे शिंगणापूरच्या इकडे नदीत जातेस का
ना नदीत आत्तापर्यंत कधी गेलेलं नाही
का रे
नाही नदीत पोवले नाही खनित पोहवलो बग
कुठल्या
आपलीच्या इकडं पुढं अरे इथनं वरगेत आमच्या इतथनं वरगल्या
हा
तिथन तिथं
हा हा
तुला येतते का नाही
मला अजून एवढं येत ना बापोला येतय तस अरे एवढं पण नाही चांगलंेत ना असं
हम्म हम्म
जऊदस का
ह आत्ता जेवणस तू
मी जेवलं बघ
होऔ का जोतीसू
हो
मला नाही जात एवढ्या लोक जीवन
काय
मला एवढ्या लोक जेवण जायत नाही रे
हा
पहिल्याासून एवढं लोक ज्योतिष का
त तवापस ना
हा आ ते विधु तस नस
सातवीत सवय लागल्या त्यापासन जाऊ उकर जेवायची त्यामुळे उकरच ज होत
आमच्यात आधीपासून या्या टाईमला जेवत्या त्या मग काय मला हच इ सग आहे
वार सुटल्याय नाही घरा भारी आज
हा
आवाज येते का नाही फोन मधून वारचा
यती गे
हा
तरी चांगलाय त्या गारवा तर राहते बाजार
पाऊस काय पडे नाज
मागचा महिना बजलाच नव कसा घाम निघला
हा आणि
आणि काय नाही बघ निवांत एकदा सात स गवा दिनास झाली पेपर
पेपर काय द्याला आजचा काय तसा सोपा झा रे
हा स का नास का
येस कधी
क आहे नंतर थोड्या आहे ना
पण कर की बघा म त्या आला कामात नसलो तर खेळा मग
नाहीतर ये नास का ग्राउंड ला खेळायला
आता संध्याकाळी टर्फला जायच ना
चार वाजता क्रिकेट
चार वाजता आणि सात ला
मग त्यात काय झालं एवढंच टॅमिन नाही त्यायड
हा बा एवढं एवढ कुठेेत अरे त नसते र जला काम नसते तला ते काय काय नन आहे रे
असं सांगाला जस की सगळी काम त एकटाच करते घरातली
लेझर बॉलन खेळलीस काय कवा?
नाय अबा
केली रनिंग पळती बॉलिंगला. भारी ग्रीप येती खरं लेझर बॉलला.
नाही ना मी तरअपार्टमेंटच्या इथं खेळत होतो. त्यामुळे काय ले लेजर बॉल न
हा आम्ही खेळलो ग्राउंडला आमच्या समोरच ग्राउंड आहे त्यामुळे काही विषय नाही.
क्रिकेटच जास्त खेळतोस का? फुटबॉल जास्त खेळत नाहीस का?
आमच्या इथ आधी एवढं फुटबॉलही हे नव्हतं आत्ता आत्ता फुटबॉल खेळायला लागल्यात.
मला संध्याकाळी काय करणार सांग मी घालून येतो मग.
तुला एक पावणेसातच्या आसपास फोन करून सांगतो की.
हा
नाहीतर तो फोन करतो त्यावेळी मला न्यायला पण ये इथ.
चालतय आता किती वाजायलात आता दहा वाजल्यात.
हम्म अजून मग काय वेळ हाय बघतो पोर काय काय ठरवतात?
हा.
आणि मग तुला सांगतो. तरी ते यांच्या पण एककांच्या आजच सपनार आहेत परीक्षा.
हा
नाही आणि बाहेर केली तर बरा.
आज कुठे लगेच कुठे जातय.
काय एकीक जण जातात गावाकडं.
हा
अ तरी लक्षात ठेव जर पोरं कमी झाली तर शंभर रुपयापेक्षा जास्त बसणार.
चालते सांग की मला.
तरी दीडशे दोनशे रुपये ठेव तू ज्या कड ते ट्रक साठी आणि वरच खायच पैसे घेऊन ये.
बर बर चालतय.
चालतय. ठेऊ का?
का?
ठेऊ का?
आपण ह्याचा कडे कधी जायचं रे पुढचा कॉलेजचा फॉर्म भरायचा बघ.
पुढच्या कॉलेजचा बघूया की आता काय ग्रुप वर टाकत्यात तेव्हा ठरवूया.
कारण अजून अकरा तारीख व्हाल नाय.
हा
अकरा तारखेच्या आधी जाऊन चालणार पण नाय.
होयच की.
बघा आणि सर पण सकाळी येऊन म्हणलंय की आधी भरा म्हणून.
आधीच भराय सांगितलाय नी.
हा खरं ते आपलं क्लार्क आहे तिथलं ते तर म्हणलं की अकरा तारखेच्या आधी काही कोणी भराला येऊ नका.
डॉक्युमेंट आपल्याला तीच पाहिजेत न व जुनी?
होय तेच पाहिजेत.
मग का विषय नाही आपला सगळे तयार आहे मग कवा पण सांगू देत.
आता काय एकदा अकरा तारीख झाल्या अकरा तारीख झाली.
ठीकय ठेऊ काय? मला बोलवालेत.
हा.